हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा पाऊस आलाय काातर चगडा आलाय का नाही. हो जोरात आलाय बघा पाऊस आमच्याकडे पण. अ हम हम मग प. पा झालं नाही त्या पाणी झालं.
च करायचा ग.
हो आहे. अ आता काय पाऊस याच्या गरम गरम काय तर त्या सोबत असलं की जरा. चांगलं वाटते ना.
हो काही बला सा.
सांडग्याच्यामती तिकट सांडग्याचे.
हा.
तिकड सड काय केलं नाही मी्र ह्या वर्षी छान लागत.
हो मी पण नाही शदा आमच्या प नाही मला. त बिजनेस आहे नागलाड.
काय काय करते्या बहीण.
जप कापडत. टोमॅटो अस भाजर.
पापड करत्या.
हा आणि पुरोड्या तांदळाच्या. रवे्याचा साबूचा. परत बटाटा साबूस पापड फळी पापड मोतसारखे. ते ख पेप खचा बठ. आणि लग्नाचे ऑर्डर दिली रुखवतावर ठेवायचे साहित्य असले ना.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
कायसती बघ. कलर मधले, ह कलर मधले वापर असते. हमड. करायच आणि द्यायच.
ह ह चांगलं करते.
कसवाक.
हा लग्नात असं म्हणजे चांगलं वाटतंय ना असं द्यायला.
ना दे ना. सगळं मगतते ना मला थोडं. तिकड पण बनवलं ना दोच बनवते आंब्याचे.
होय लोणच लोणचं असतय का आता सध्या अस.
हो विकयला असत.
ब.
हा म्हणजे आता उन्हात
ह हा.
आणि मग आपण पद्धतीने कसं तयार करत म्ह मडीली पाय मणी. अ पाण्या काढून्या चछणण
हा.
आणिला मुंगरीची पावडर
हा.
डाचंणीले. एकदम पाात किलो सात किलो करून ठे कसं प्रत्येक जणचे एक-एक किलो मिळतो.
हा हा
अर्धा कलो पा किलो हो थोडं थोड माणमाचे सात किलो थोड्या प्रमाणात
हा
म्हणजे लवकरच संपव ना आणि परचल्यावर आणिस
पल तसं करायचं काय
नाही नाही कार आम्हीेणार नाधा लोक त
होय होय होय
डटण
हा.
पाच वर्षपासून पाचशे रुपयाला शेकडा.
हा
असं‌ आंबं हायत हजारन. शंभर आंबे
साठ रुपयला?
पाचशे रुपये ला.
हा तेच म्हंटलं मग एक आंबा कितीला पडला?
पाच रूपये.
पाच रुपयाला होय, लोणच्याचं आंबं महाग
हम हम आणि परत फोडायला आणि फोडायला
आ शेकडा पाचशे रुपयेला म्हणल्याव, पाच रुपयेला एक आंबा. त्याचा मसाला आणि आला त्यात भरपूर मसालात पण भरपूर घाल
फोडायला दोनशे रुपये.
होय ते फोडायला आणि घेत्यात पैसे.
व्हय.
होय परत अ त्याला मसाला आणि भरपूर आणायला लागतोय.
आणि
मग बरं त तुम्हाला सांगती त्याजी ह्याजी कशाला डाळ घालत्याती ओ त्याच्याम ते मेथीची महुरीची डाळ घालतात हाय
होम.
मोहरीची डाळ, भगवती थोडीशी
हा, आणि साखर किंवा मुग घालतेत.
नाही साखर पण घातल्याव गोड आंबट छान लागतंय.
होय.
हा हा हा.
हा.
हा हा.
हे मी हे पाण्यात नाय मी मी ग हिंगाचा एक खोडा मिलतोय
कशाचा खडा?
हिर हिंग हिंग ते भरडेच भरून ठेवल्यावर त्याच्या वरती ठेवायचं.
त्यामूळ हिंग पावडर पण मिळतीया
होय होय आणि हिंग पण ठेवायचं ती मला पण एकटी एक जणीने सांगितलं होत.
हा.
आपण लोणच घातलं कनी हा आणि लोणच्याला वास ये. गाचा खमंग येतोय.
हम्म.
वरती ठेवायच आपण भरणीवर ठेव भरणीवरती कापड झाकतोय कनी
हम्म ह.
त्याच्यावर हिंग ठेवायच. अच्छा होय हींग ठेवायचं मला सांगितलय. मी पण एक वर्ष केलत त्याच्यावर काय मला आंबच भेटलं नाही सोडा
हा हा.
पण भरपूर केलेले एक दहा एक वर्ष मोठी भरणी भरून केलती एक वर्ष भर गेलती मला
हा हा.
मण आता काही केलंच नाही मला काय आंबच भेटलं नाहीत की किती वर्ष झालं ते लोणच्याच होय आंब्याच कस ते लोणचं लोणच्याच आंबं त्याला पाहिजे असत्यात हे असल्या वेगळ्या आंब्याचं घालून जाम जमत
जमत
आत खराब होतय काय हे कशाला एवढं खर्च करून हजार भर रुपये त्याला जाते तेल वतायला लागतय भरपूर त्याच्यामध्ये केलं तर एकदम व्यवस्थित तर करायचं.
आणि काय चाललंय बघा तुमचं
काय नाही आता चहा करायचं चहा तयार आहे या चहा प्यायला.
प्या प्या पोहचला आमच्यापर्यंत चहा आम्ही पिलाय आताच होय होय आम्ही आत्ताच पिलेय आमच्या घरात ना एक पाहूना आलता.
हा हा.
त्यांना फोन केला आणि आम्हाला पण केलाय.
आता खारी पाारी झालाचा बरोबर खरा नाहीच कोण आता जाऊ.
मिस्टर नाहीत काय घरी
नाही बर आता
अ आमच्यात दोन दिवस झालं आ देवत आमच्यात खारी पाव बस्किट हनी
तुम्हाला सवय नाही जास्त खायची पण असं तर पासला
आता सवय नाही सवयच काय नाही आम्ही फक्त सकाळच तिथ कामावर एखाद्या वेळेस गेल्यावर आता कामावर आपण कस खाणार त्या सोबत काय आपण काय चहा बिस्कीट खाऊ शकणार आहे का हो त्यामुळं नाही तर सवय काही खायाला लागल्यावर दररोज सवय लागणार की पण तेवढा टाईम नको का आपल्याला आपण इथं तिथ लोकांच्या कामावर जाणार तिथ चहा बिस्किट खात बसल्यावर मालक बाहेर काढणार की चहा फक्त प्यायचा कसा तरी गरबडीत
जातय कामवर
कधीतरी असल त्यावेळी जायचं नसेल त्यावेळी घरी बसायचं
हम्म
असं काय रेग्युलर जात नाही कामाला ज्यावेेळी असेल त्यावेळी जातोय आमच्याकडे जरा काम कमी आहेत नी
शेतातलंच माळ वगैरे पड तोडाला ये ना अश प्रकारचेच काम असणार
हो इकडे शेतातलीच काम कि हो
हा हम
बेदाान वगैरे असत पण काही जास्त नसते काम आता पावसत जरा कामाची कमी असते हा म नंतर काम नसते
झन असते
हो मग शेतात जातेत बाय का काम ला माळब वगैरे तोडायला किंवा बांगलायला असं भरपूर रस्तेत काम कर प्रत्येक बायकांचा ग्रुप असतोय नाही
हा
ते काय मग आपण कधी तर जाणार इकड थोडं तिकडं थोडं कोण आपल्याला नेते कामावर तेवढंच दोन दिवस नेणार मग जास्त नसल की बंद करणार बा
ह मग तोपर्यंत पावसाचे दिसगरा बांगायला किंवा अस जरा शेंड मारायला बागेतलं तर समज असं काहीत काहीतर काम असते पण आता या पावसा म चुकला चालत प नाही ना
हम लागलं नाही चालत नाही आता पावसात जरा काम चालत नाही कमी असते सोडा असल तर असल तर कुठ तर बोलवलं हा ठीक आहे बाबा जायचं असं नाही तर घरीच असतोय बघा तर कामाची मंदा आहे नाही
हम्
घरी बस हा तेवढंच जायचं नाही तर नाही मग काय ज कस आपल्याकड काम नाहीती तशी शि्टीत कशी काम असत ना तस
त ततल्या प्रत्येक बाईला घर बसण्या काम काही ना काही अस जाव अगदी डबा करायचा हेन काम सुद्धा करत बायचा
तेच क आणि आपल्या ज काम कय होय याला कसं काम कमी येते
ह
काय तर आप आपलं करत राहायचं
क अस कोल्हापूर सांगली सातारा सोलापुर असं गावात तर बघा
हो केलं पाहिजे
हम् डत्री भाग लागला मुळत नाही हो माणसांचे रदार माणसां